हॅलो, हा आवाज येतोय? हो हो, झालं का जेवण वगैरे?
हो जेवण वगैरे आवरलं. तुमचं?
अच्छा अच्छा. आता नाही बघा कामच चालू होतं सकाळपासून, अजून केलंच नाही.
हा आज सुट्टी म्हंटल्यावर, जॉबला जातय का तुम्ही?
हा मी जॉबला असते ना.
हा म आज सुट्टी असेल तर घरातलं सगळं आवरावं लागतं ना?
नाही आओ सुट्टी पण नसतं. काम चालू आहे की.
चालू आहे हा हा.
हा काम चालय काम ते डेटा होय अपडेट करायला सांगितलं. सकाळपासून तेच करते मग.
करताय का? हा हा.
हा, त्यामुळेच राहिलेय माझं सगळं. उठल्यापासून एकच गोष्ट चालू हाय.
चालू हाय होय. होतेच ते त्या आणि लहान मुलं असतील तर आणि डबल हे होते.
हा ना. बघा ना. तेच चालू हाय. कंटिन्यू करत बसले.
हा हा.
बाकीचं काय म्हणतय सांगा अजून?
बाकी काही नाही आता आवरलंय. इथं आमच्या इथे पण रामनवमीचा उत्सव होता आता.
हा आज
हा. आज रामनवमी आहे ना. हा मग ते प्रसाद पण होता तिथंच. हम्म मग तिथेच जाऊन आलोय आम्ही आता.
हम्म हम्म हम्म.
होय तेच की तेवढंच वर्षातून एकदा येते तेवढा आपले सण उत्सव. साजरे केलेले पण चांगले म्हणजे सगळ मुलांना पण समजतय काय काय आहे आप आपल ते हा संस्कृती कळायला मदत होती ना पण.
मग काय.
हा.
तर मी जाईन संध्याकाळी वगैरे आता हो मला मुलगी आहे ना.
हा हा.
हो संध्याकाळी जाईना त्याला घेऊनच. आता वेळच नाही मला.
होय जायला पाहिजे की. हा तेच की मुलाना कसं ने नेल्याशिवाय पण कळत नाही ना काय कुठलं हे आहे ते.
हो ना.
हम त्यांना पण हे करावं लागते सांगावं लागते ह्या ह्या गोष्टी आहेत. हे सण आपले आहेत वगैरे सांगाव लागते.
माझ्या पोरील्या तरी त्या श्रीरामच एवढं हाऊस आहे. कार आवडतं तिला हा रोज ते म्हणत बसते.
हा नाही मुलांना कस होय जे. समोर दिसेल तर हे करत राहतात आपण जर केलं तर ते पण तेच करतात असं. चांगल्या गोष्टी त्यांना दिसल्या तर ते चांगलंच आचरण करतात.
चांगलंच आहे त्यांच्यासाठी हा ना.
हा तेच की. काय मग तुमची आवड वगैरे काय.
तुमचा असच कटते बघा.
हा हा.
हम्म आता येत आहे आवाज व्यवस्थित. हा हा हा. आमच्या इथे श्रीराम चौक आहे ना हा रेंच जरा रोज. दोन तीन दिवस झालं तसच होतंय हाय ना.
सगळंच होय स रात्रीचं पण तर लईच होते ते वातावरण वेगळं होते. ढगाळ वातावरण असल्यामूळ.
तेच ना. आमच्या इथं पण श्रीरामचं मंदिर जवळच आहे ना.
जवळ आहे का हा हां.
श्रीराम चौक हाय इथ. मग आज आहे जेवण वगैरे काय काय ठेवले आरती वगैरे आहे मोठी.
हा हा हा संध्याकाळी असेल मग.
संध्याकाळी आहे चार पाच नंतरच आहे सगळ्या गोष्टी.
हा हा हा हो तर सगळीकडें ते रामनवमीच आहे बऱ्यापैकी.
हो आहे आज सगळीकडे.
हा हा. तुमचं श शिक्षण काय झालंय.
माझं एमटेक झालेय.
हा हा. नाही चा छान झालंय की शिक्षण हा काय करता मग घरातूनच जॉब करताय का
नाही नाही अ मी टीचर आहे.
टीचर आहे हा हा हे टीचिंगचं काम करताय.
हा टीचर आहे मी त्याचंच काम चालुय माझं.
हा हा तेच कि ते सगळं मॅनेज करायचं म्हणजे अवघडच होतंय ना सगळं घरातलं जॉबचं
मी अ युनिव्हर्सिटीचं डेटा आमचं आय डी असत्यात ना एक मग ती आय डी अपलोड करायला सांगितलेत काम ते का आजच करा म्हणून सांगीतलं पण होतच नाहीये ते.
हा हा हा आणि सर्वर मुळे वगैरे पण ते प्रॉब्लेम येतोय ना करायला.
हा मी सकाळपासनं करते पावणे दोन झालेत तरी अजून एक पण नाय झालं माझं.
अरे नाही होतंयच हा कंट होय आता ते आहे तर ते कम्प्लीट तर केलं पाहिजे त्यांनी सांगितलंय म्हंटल्यावर.
हा ते कालपासनं कॉल करतेत मी सकाळी केला होता त्यांनी कॉल मी उचलाच नाय जऊदे म्हणलं तिकडं.
हा हा हा नाही हो आपलं काम असलं की आता काय करायचं मग सगळं हे होतंय ना. हा तुम्हाला आवड वगैरे कशात आहे.
मला आवड बघा म्हणजे आता सध्या तर टीचिंग मध्ये होते म्हणून टीचिंग मध्ये गेले. बाकी मेहंदी वगैरे आवडते रांगोळी वगैरे का काढायला आवडते हो.
क्लास वगैरे केला का मेंदीचा असंच येते पहिल्यापासून.
अ मला असंच येते म्हणजे मी काही शिकले नाही कुठं पण नाही का असं प्रॅक्टिस म्हणजे कधी काढाय लागलं की. आवड म्हणून मग मग ती येतच गेलं मला ऑटोमॅटिक. सगळं आणि बाकीचं काही डिझायनिंग मध्ये काही येत नाहीये फक्त में दि रांगोळी वगैरे एवढंच येतंय तसं.
ते हा. नाही ते तर म्हणजे आपल्याला मेंहदी कसं आता रेग्युलर प्रत्येक सणाला वगैरे काढतोयच आप पण घरी फंक्शन असलं शा लग्न वगैरे असेल तर काढतोयच ना आपण. मग ते दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा आपण स्वत
स्वतः हा अटलिस्ट कशी काय ना पण ट्राय करत गेलं की होऊन येऊन जातं आपल्याला ऑटोमॅटिक ते.
तर येत राहील आपल्याला पण.
हम्म मग तसंच शिकत शिकत गेलं मग. आता येते बऱ्यापैकी
हा हा ते कसं कंटिन्यू त्यात राहिलं तर येते ना परफेक्ट. ट ते आपण कधीतरी काढणार हे होते हा.
आपण फक्त सणासुदी दिवशीच करतो.
तेव्हाच काढतोय ना त्यामुळं सगळं हे होतंय. जर दररोज असं प्रॅक्टिस केलं तर एकदम परफेक्ट होता येतंय त्यात.
हा येल तरच येते नाहीतर नाही येत.
नाय हे होत.
हम्म तुमचं काय बाकीचं काय अजून तुम्ही काय करताय
बाकी नाही घरीच असते हाऊस वाईफच आहे. हम्म जॉब बघायचं ते हे तर जॉब. तर कुठे सगळं आपलं व्यवस्थित सगळं यायला पाहिजे आता शिक्षण होऊन खूप वर्ष गॅप झालाय ना. हा आणि ते सगळ घरातल बघायच मुलांच त्यामुळ मग वेळ जातोय तेवढा. ते बाहेर जाऊन जॉब करायच म्हंटल की नाही अवघड पडतय.
नाही होत वो. दोन्ही, दोन्ही सोबत होत नाही. कधीच नाही होत दोन्ही सोबत गोष्टी.
मग तेच काहीतरी घरी बसून मिळाल तर काय ते तर बघायच चाललय ट्राय.
बघायच हा, ते पण चालतय. काहीतर करत राहायच.
त्याशिवाय कस आपण कमवल तरी आपल्याला ते वेगळ फिलिंग असतय. कि आपण कमवाय लागलोय वगैरे अस. हा त्यामुळे जरा जास्त बघायच काय होतय आता. मग हा, चालूय बघायला.
एवढे दिवस घरातच होते मी पण. आता कुठे मी
ह बाहेर पडलाय हा, नाही शिक्षण छान झाल ह तुमच एम टेक झालय म्हटल्यावर.
झाल केल आता.
हा हा हा, मग ते कंप्युटर वगैरे सगळ त्यामध्ये येत का? एमटेक मध्ये म्हणजे कम्प्युटर विषय की अस
हा मी, एमटेक आपण एका सब्जेक्ट मध्ये पण करू शकतो. किंवा ब्रँच मध्ये पण करू शकतो. म आता कस डी डिप्लोमा झाला होता. डिग्री मग नंतर मी लगेच एमटेकला घेतल. मी गॅप घेतलाच नाही शिक्षणामध्ये.
हा म्हणजे कंटिन्यू चालूच ठेवल ते.
कंटिन्यू चालूच ठेवला. आणि परत तिथून लॉकडाऊन पडला आणि मग लग्ना च वैगरे बघितल. मग त्याच्यातच गेल माझ. लग्न लेकर हा मग ते
तेच होतय, लहान मुल वगैरे झाली कि म थोडा हे गॅप पडतय.
गॅप पडतय मग तीन वर्षाच गॅप पडला माझा चांगला मोठा. मग नंत
हा तेच की ग, कस आता जबाबदारी वाढली की मग ते थोडफार आपल्या हेच्या करिअरकड पण लगेच दुर्लक्ष होतय. हम्म, आता ते पण कराव करायलाच पाहिजे. करिअर काय थोड पुढ माग होऊ शकतय. हा मग लहान मुलांची जबाबदारी कशी ते मोठे होईपर्यंत थोडेफार आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. हा त्याशी त्यांनी एकदा मोठे झाले की काय आपल्याला हे नाहीत.
नाही मग काय टेन्शन नाही आपल्याला ते मोठ झाले की नंतर. सध्या तरी
ते तेन, होय थोडा अभ्यास पण घ्यावा लागतोय त्यांचा स्टडी सगळ.
अभ्यास घ्यायलाच लागतय बघा त्यां च काय पण कर. मी आता टाकलय स्कुल मध्ये तिला.
हा कॉम
हम्म, आता चार, चार-पाच तारखे पासुन स्कूल चालू होईल तिच पण.
हा हा हा, सीबीएसईला आहे का?
अ
अ कुठल्या एप्रिलच्या चार तारखेपासून.
हा एप्रिलच्या आत्ताच्या.
हा म्हणजे आता सुट्टी पडलीया त्यांना.
हो सुट्टी होती त्या, मग नाही आता मी आता माझी तीन वर्षाची झाली ना, तर मग आत्ताच टाकल तिला मी.
आत्ता टाकल. हा पाडव्याला हे केल असल. हम्म हम्म हम्म प्ले ग्रुपलाच घेतल असल ना?
हा इथंच घेतलं जवळच आपलं.
हा हा होय जवळ बरं पडतय कसं मग सोडायला आणायला पण बरं पडत
आणायला जवळ पडतय, लांब पडल की मग अवघड जातय.
हा आणि लांब असले की, मग जावं गाडी घेऊन जावा परत रिक्षा लावा. डबल हे होतयं आणि एवढ्या लहान वयात लांब लांब घालायचं म्हणजे अवघड पडतय.
लई अवघड हाय, अहो मी चार पाच कॉलेजेस पाहिले, स्कुल पाहिले तर लाख लाख दीड दीड लाख दोन लाख पाहुणे दोन लाख अशा फी होते सगळीकडे. आणि शिकवणार काय ए बी सी डी शिकवणार.
फी जास्त आहे. शिक्षण म्हणजे काय हेच झालं नुसतं, फी गोळा करायच हे आहे. आता एवढ्या लहान मुलांना काय शिकवणार आहेत थोडीच. तीन चार वर्षाच्या मुलांना काय शिकवणार आहेत? बेसिकच की सगळं, तरी पण तेवढे ते डोनेशन वगैरे भरून घेतातच.
हो तेवढंच बाकी काही नाही.
हा मग ते आता जर ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी कुठं घालायचं? मग. त्या तर सरकारी शाळा पण बंद कराय लागलेत. बऱ्यापैकी थोडे थोडे. कसं पालकच आता हा चांगला अभ्यास हे पाया होऊ देत म्हणून चांगल्या शाळेत घाला लागलेत ना जची परिस्थिती नाही, त्यां त्यांच आवघड आहे. त्यांनी कुठं घालायचं? असं होतं, हा मग काय. एक एक असतील तर चालते, दोन दोन मुलं असतील तर त्यांना पण अव अवघडच आहे ना दोघांचं पण हे करायचं शिक्षण बघायचं. त्यामुळे आवघड पडतय, जेवला नाय अजून.
नाही आवं मग हेच करते होतच नाहीय, त्याला जाबत बसले मी खूप वेळ झालं. काय पण कर मला, आता हे झाल्याशी काम झाल्याशी पण ऊठू वाटेत हम
हा आणि ते काम करायलाच पाहिजे उद्या आणि परत विचारणार ते.
विचारतात मला कॉल कराल्यात सकाळपासून. चालते की ह
नाही तस तर ते सांगायचं त्यांना असं असं हे या लागलं म्हणून.
सांगून काय उपयोग नाही, दाखवाय लागते जाऊन असं असं होते बाबा म्हणून. हम हम्म चालत चाल हम्म जेऊया मगं आता चालत, हो हो हो हो.
जेवा नि करा.
हो हो हो बाय बाय
ठीक आहे बाय. हां